हॅलो
हा बोला
हम्म... बोला. अजून कसली मजा?
अजून काय मजा हाये ना, घरामध्ये बसायचं फक्त बेडवर, बेडवर बसायचं... ब्लँकेट घ्यायचं आणि सकाळ संध्याकाळ, दिवस बाहेर काई उगत नई, अंधारच असतो. पाऊस पडायला लागला तरी अंधार सकाळ झाली तरी अंधार, दुपार झाली तरी अंधारच असतो.
अंधारच असतो, पावसाळ्याचं असंच असतं. पण ठीक ए... कान लोड नाही राहत ना पोरा बाळांचं आमच्या इथं कसं जसावी
लग्नानंतर असं असतं प पाऊस येवो की बाहेर काही आभार कोसळो तुम्हाला घरात कंटिन्यू काम मिळणारच आहे तुम्हाला काहीही असो हा काही ना काही काही ना काही चालूच असतं.
नाही माझं सकाळी कसं होतं ना मी घरी सध्या तर मी लेट उटते वगैरे दहा वाजेला उठते कधी साडेनऊ वाजता कधी कधी अ लोळतच बसते आंघोळ लवकर करत नाही.
गेल्यावर अशी लोळते मी माहेरी गेल्यावर लोळते अशी
हा.
इथ नाही इथ मला ना अर्धा तास कधी लेट झालं का पूर्ण काम माझं म्हणजे पुरं शेड्यूल बिघडत. सगळं मग मला असं करावं लागत. डीले होऊन जातं एखाद काम तरी मला मग शिल्लक ठेवावं लागतं मग आल्यानंतर करावं लागत. असं पूर्ण ते करावे.
तुम्ही म फक्त म्हणजे चौघच जण राहतात का?
सासू सासरे पण आहे ना?
अच्छा मग त्या पण हेल्प करत असतील की नाही?
नाही नाही सासूबाई काही नाही करत माझ्या हेल्प. सका आपलाच बघवं लागतात हम्म सकाळी तिचं सात वाजता तिचं लंच. तस हे यांचं दहा वाजता होत तर ह्या वर्षी त्याचं बारा वाजता झालंय त्याच्यामुळ त्याच. तरी लंच वगैरे, त्याच युनिफॉर्म वगैरे सगळं काढून ठेवावं लागतं आंघोळ वगैरे करतो.
तुमचं केव्हा असत कॉलेज? अच्छा म्हणजे तोपर्यंत मे बी सर्वच.
मे सग सर्व सर्व सर्व सर्व घरातली एक एक सगळी वस्तू. पूजन पाठ वगैरे घरचं सगळं करून जावं लागत मला स्वयंपाक वगैरे कमप्लीट करून हा. नाही नाही ते पण मी करते हा.
कडे आहे बरं का म्हणजे नाही का. सुना जाऊ किंवा मुली जाऊ तर घरातलं बघूनच घेतात. आमच्या. म्हणजे आता माझ्या आ त्याच्या सुना पण जातात ना जॉबला तर आत्या करून घेते आत्या म्हणते जाऊ दे ग.
नाही आमचं कस जाव पण. खाली राहते ना मी वरती राहते त ते झोपता खाली तेव ते पूजन पाठ खाली करतात माझ्या देव वरती तर मला माझं माझं करावं लागतं
अच्छा डिवडशन आहे तर हम्म.
तिकडच करता इकडचं आणि मला मी करते ना एखाद्या दिवशी तर मला असं वाटतं मी कायतरी चुकी केली काहीतरी चुकी केली मला लगेच साक्षात काहीतरी होत माझ्या बरोबर हा देव म्हणतात मला माझं व्यवस्थित कर हा
आता आत्या त्याच्या घरी कस आहे माहिती आहे का आत्ताच्या लहान मुलानी सेपरेट बंगला बांधलेला आहे. आणि आ त्याचे दोघं मोठे मुलं आहे तर एक खाली राहत आणि एक वरती राहतात. पण मग एंट्री घरात एकच आहे म्हणजे की तुम्हाला घरातूनच जिण आहे तर याच इंटरनेट हॉल मधून जाव लागत मग आत्या चं कसं - हे ना त्या सुना दिवाळीला उन्हाळ्याला गेल्या ना त्या सोबत जातात. मआत्या चं पोरांचं करते ते म आप. आल्या तर मग आत्या इकडे येेते म्हणजे आमच्या आत्यांना आज. अजूनही लागतं माहेर.
पाहिजे ना माहेर नाही सुटतं. माहेर काय सुटणारी गोष्ट हे.
ती येतेच ती पोरींना विचारून घेते माझ्या बहिणींना तुम्ही कधी येणार ग. मग मी पण येते मग ते येतात हा. नाही आमच्याकडे खूप म्हणजे माझे लहान काका होते ना. ते वारले आहे तर दीड वर्ष झाले त्यांना लहाने काका होते ना. आणि सांगते तुम्हाला आत्या त्या यायच्या बरं का. माझे नाशिकची आत्या हे ना. तिला दुपारी पण झोपायला लागतं संध्याकाळी पण लवकर झोपते ती त्यांच्याकडे काही चौवगच जण - करायचं खायचं आणि झोपायचं. याच्या व्यतिरिक्त तिकडे काही आहेच नाही तर मग नाही का ती इकडे आली का? माझ्या लहाने काका ना रात्र - रात्र भर गप्पा मारत बसायचे. आणि माझा आत्या फुल आळस दयचे फुल फुल आळस दयचे.
नाही मजा येते आमचे पण आहे ना मोठ्या काका - का घोटीचे बप्पा. आणि छोटे काका आणि दोन आत्या हे पाच भाऊ बहिणी हे. जेव्हा भेटायचे ना रात्रीचे अकरा काय बारा एक दोन. दोन वाजेपर्यंत तीन वाजेपर्यंत.
नाही आमच्याकडे एक दोन. नाही रात्र म्हणजे त्यांच झोपायचं टाईम सकाळचा असायच सकाळीचं.
सकाळचाच आणि आपल्याला पण यांच्या गोष्टी ऐकून झोप नव्हती येत आम्हाला- खूप मजा वाटायची म्हणजे हसून हसून पोट दुखायचा पण ना तेव्हा- तेव्हा पासून आमचे मोठे काका वाारले मोठे काका वाारले- त्यांना दीड वर्षनी झाले तर माझी छोटी आत्या जसलमेरला राहते ती तिचं पण एकदमच. झालं तर तेव्हापासून पप्पांची तब्येत बरी नाही राहत आता एक आत्या. पप्पा आणि छोटे काका उरले तर ते पहिल्यासारखे दिवस नाही राहिले आठवायच्या आजीची. तबेत बरी नसायची ना जसं राहायचे सगळे वेगवेगळे पण आजी. तब्येत बरी नसली का तिकडचे काका आत्या हे सगळे यायचे ना आणि तिचा आजार आहे ना- पोरांना बघून आणि त्यांच्या आजी गप्पा ऐकून ऐकूनच बरी होऊन जायची ती.
हा नाही मग माझ्या आजी पण आजारी होती ना तर मग आत्या ते यायचे ना त्या कसं एक- एक महिन्यातं. थांबायच्या आजीजवळ तर मग हे रात्रभर - मला ना आणि माझं कसं राहायचं ना की मला यार नाही यार नको सकाळी ना हे लोक मला काम करायला उठ- -वणार म्हणजे माझ्या. माझ्या वाट्याला काम काय होतं म्हणजे सगळ्यात कमी वेळात. पोळ्या मी बनवते म्हणजे किती पण चपात्या राहो त मी सत्तर. आता पण काका वारले तर सत्तर लोकांच्या चपात्या मी एकटी करायची म्हणजे जे की माझ्या मम्मीने. ना दोन तास काकू त्यांना पण असं दीड दोन तास लागायचे ना ते मी फक्त. त्या अर्धा पाऊन तासामध्ये करून मोकळी होऊन जाते.
अरे वा! हम्म,
मग माझ्या वाट्याला काम असं यायचं की देवाची पूजा आणि हे करायचं राहायचं. तेव्हा तर मग असं! मग आम्ही काय करायच. मी माझं यार नाही बाई मी यांच्या आणि आमच्या कशी रूम होते. माझी आजी आणि आम्ही सगळ्या बहिणी एका रूम मध्ये झोपायचो बंगल्यावर हा तर मग मग आत्तीन त्या आला कि रूम मध्येच आत्तीन त्या रूम मध्ये म्हणजे काका तेन रूम मध्येच मग असं खूप साऱ्या गप्पा गोष्टी मग कोणाच्या कोणाचं काढायचं. मग मुद्दाम चिडवायचं शेवटी आपल्या आई बद्दल किंवा आपल्या मामा त्यांच्याकडच्या बद्दल बोलल्यावर आपल्याला कस राग येतो. तसं मुद्दाम माझे लहान काका सगळ्यांसो सगळ्यांच्या याच्या सोबत बोलायचे. सगळ्या पोरांना आम्हाला राग यायंचा. आम्ही बसायचच नाही. तिथं मग
मझा यायची त्यांच्या गावात गोष्टी गावाला काय व्हायचं. मग त्यांचे पप्पा त्यांच्याबरोबर कसे करायचे हे सगळं सांगायचे ना! आम्हाला खूप गंमत वाटयची. या आई असं असं व्हायचं यांच्याबरोबर मग दादाजी यां तेव्हा असं करायची खूप मजा वाटायची ते सांगायचे. ना तूमच असं असं होणार खूप छान म्हटलं म्हणजे शून्या पासून जग निर्माण कसं केलं. ते सगळ सांगायचे. ते
बरोबर हा
त्या गोष्टी नाही राहिल्या. पण आता ना आता अस एका पण नाही. बघायला भेटणार आहे. आपल्या जनरेशन मध्ये नाही मिळणार असा ते भावाभावांमध्ये व्हायचं! पण परत हे भांडायचे पण पाच भाऊ बहिणी ना हे आत्या अन आमच्या भांडायचे ना अशे लगेच. एका ताटात जेवायला बसायचे.
नाही. आमच्या इकडे भाडणं वगैरे नाही. व्हायचे थोडं असं बोलणं वगैरे झालं झालं! शब्द शब्दात लहाने काकांनी घेतलं. नाव तर घेतलं तेवढंच
आणि राग खूप यायचा आमच्या आत्यान आणि त्यांना
नाही तस नाही हे लगेच. दुसऱ्यां कडे लगेच दुसऱ्या दिवशी गोड संध्याकाळ तिकडे दुनिदारी होईल जावो. काळी लगेच. एकमेकशी बोलायला सुरुवात
बोलायला असंच पाहिजे.
हम्म आणि आता कसं आहे. आम्ही जेव्हा जातो ना! म्हणजे आमच्याकडे ना हे अधिक मासाचं एक एकत्र केलं जातं रक्षाबंधन एकत्र होत. दिवाळी एकत्र होती. हम्म
सगळ्यांना बोलवलं होत. ऍक्चुली काय ना! छोट्या काकांच्या मोठ्या काकांच्या मुलींना कस काका नाहीे. तर त्या त्याच्यामुळे त्या दोघी बहिणींना कोण करणार! जस माझ माझ्या घरी ती त्यांच्या मुली त्यांच्या घरी करणार हो पण त्यांना कोण करणार.
ते इगतपुरी वा इगतपुरीला कोण राहतं? राणी त्यांचच नाव राणी आहे. ना!
तिच काय हे. नाही नाही ती सोनी ती सोनी ईगपरीची हा गायत्री, गायत्री तीच तीच इगतपुरीची
त्यांच्याकडे गेलेली गेलेली म्हणजे मी घरी नव्हती गेली मी फक्त गाडीत बसून होती मला म्हणे माझ्यासोबत येता का मागच्या वर्षी रक्षाबंधनला नवदार केला
अच्छा हा गेले होते का मग
मी नाही घरी नाही गेले मी तर म्हणे की नको हो म्हणे पहिले विचारतो मी पाह त्यांनी फोनवर तुमच्याकडे पाहुणे म्हणतात वाटतं ना हा ते म्हणे पाहुना तर मग त्यांनीं असं विचारून वगैरे घेतलं म्हटलं तुम्हीं असं का म्हणले जीजू असं नाही म्हणत का म्हणे नाही आमच्याकडे पाहुणा म्हणतात ना
ते मोठे असतात त्यांना जीजू म्हणतात. जे लहान आहे भाऊ सगळ्यात मोठा आहे जे लहान जावई अस जस यांना पण पावणाच म्हणतील पाहुणा तर घनश्यामजी म्हणतील
तर मग म्हणे हा नाही असं नॉर्मली मला तरी सांगतात ते घनशामजीच म्हणतात आणि हा आणि मग आम्ही गेलो बर का म्हटलो तुम्हाला किती वेळ लागेल तिथं मी तोपर्यंत गाडीत काय करू अस
जेवण वगैरे पण ठेवलं होत
नाही नाही नाही नाही जेवण मागच्या वर्षी
हा मागच्या वर्षी होत आहेत हा या वेळेस काय माहित हा
हा तर मग म्हणे कि असं तस आणि नेमक ते माझ्यासंग नॉर्मलच आमच सुरुवातच झालेली ते बोलायला तर वगैरे तर आणि आम्ही मग जेव्हा सगळ्यात म्हणजे माझ्या घरी पण माहिती नाही बरं का आणि तिकडे त्यांच्या तिकडे कोणाला माहिती नसेल मे बी आमच आमच दोघांनाच माहिती बघ तर आम्ही अ अ गोंदेश्वर मंदिरला गेलेलो होतो ते पण अर्ली मॉर्निंग साडे सहा वाजेला
अरे बापरे
हा कारण की ना मम श्रीरामलाच होती ना मग ते त्यांची व्हिजिट पण दिंडोरीलाच होती तर ते म्हणे म आपण जाऊया सोबत दिंडोरी म असं दिंडोरीला सोबतच चाललेलो होत अस म तिकडे नेलेलं होत तर मी नाही म्हणायची पण मग म्हणे बघा तुम्हाला काय वाटतं म्हटलं तसं मला लॉंग ड्राईव आवडतं असं म्हटलं मला काही प्रॉब्लेम नाही असेल मी लेबर करण्याची पोरगी म्हटलं मला लई आवडतं म्हटलं तर बघ मग नेलं होतं मला तिकडे त्यांनी घरी कोणीच नव्हत आणि तुमच्याशी बोलायचं म्हणे माझं कधी सोनीशी बोलणं होत नाही वगैरे वगैरे असं असं म्हणायचे ना मग नाही ना मग मीच किती वेळ आता मी सांगितलेलं कॉल करा बोला फोन लावा हे ते बापरे बापरे बापरे आता पण ते तुमचं मध्ये झालेलं होतं ना ते लग्नाचं आत्याच्या मुलीच्या मुलीचं लग्न होतं ते लव्ह मॅरेज होतं तिथं बाबा नाही म्हणल ते तर म्हणे बाबांनी बाबांनी हे हे घनश्यामजींना फोन केला होता म्हणे तुम्ही तुमचं बघून घ्या म्हणे हा तुम्ही तुमचं च बघून घ्या म्हणे वगैरे वगैरे तेव्हा ही ते टूर वरच होते आणि मीच म्हटले. ल एक काम करा तुम्ही पहिले दीदींना कॉल करून घ्या म्हटलं म्हणजे ते तुम्हाला तुमचं क्लॅरिफिकेशन होऊन जाईल आणि तुम्ही स्वतःच म्हणाल हे बघ तुमचं तिकडनं रिलेशन आहे तुम्हाला यावं लागेल तर तुम्ही येऊन लागा आता बाबा जात नाहीयेत. त्याच्यामधेना की तुमचा दोष आहे ना कोणाचा दोष आहे म्हणाव तर त्यांच त्यांच वैयक्तिक पार्ट ये तर असं तर मेबी असंही झालं होतं वाटत ना काही म्हणजे आम